हॅलो.
हॅलो. काय ओ काय म्हणता? हो झालं.
हम्म. हम्. म कुठे आता. चाला करायचं आजून - -
बापरे! कधी करायचं म ते आमच जिरत आला आता.
हम्म. कुठे आता? नाशिक येतय का गिरनारला का?
गिरनारला. आता पंधरा एक दिवस झा हम्म.
हम्. हम्. काय दिसलं नाही मग आताचं.
पाण्यापावसाच बाहेरच निघत नाही मी.
ह ह साऊ. इथचं राहतो का?
ह.
कधीपसून?
तो पहिल्या पाासून निवून जातो
ना कधी
ऍडमिशन त्याचं इकडच घेतलं ना. पोदारला घेतलंय.
पोदारला घेतलंय का?
हम्म.
हम् होरय जाला होत तो.
हऑरेझनचा काढल. लईच फी सांगत होती ते मग तिथुन काढल. हम्म. लक्ष नाही देति हऑरेझिनचे एवढे.
आणि ते तर आहेच माहित तोच लई प्रॉब्लेम झालाय.
मग त्याच्यामुळेच मी काढून घेतला तो.
हम्म. हम्म. क्लासला कुठे जातो आता? का नाई, नाही का? हम्म. हम्म. हा. हा, हा. पिल्लू - -
पिल्लु आहे ना. तिलाच आंघोळ घालायची.
बरं झालं. घरात एक नन्हं मुनं बाळ आलं. हम् हम्म हा. हा. रडती का?
रडत बिडत नाही काही. अंघोळ घालायची तिला आता मालिश करायली तिची मम्मी.
हा हा हा
गाग तला चिरकती
कणारचेर हा हा बरोबर तेस म्हटलं वाल माहित नव्हत मी इकडं आलं ते हम्म
लागर झारी
लागड नाही घलून करायची ना आता य हा चौत दाखो राहिला माझे जावाच्याच्याथ दोन कॉल फेक हेच हो राहिली लागत नाही त्यांच्याच्या हा आमचे कती झाले हा का किती माझ्यावाली तीन तीन का चार झाली
तीस करायची आहे ना पूर्ण
नाही मला अजून तिचं नाही येईल एवढं
किस्तीचे हे
माझे आमचे पा पाच कार्य दाखवली होती आम्हाला
नाही नाही आधी पाच पाचच दाखयच ते आणि तीच कॉलचे राहते
हा हा
माझ्या तड आी डायरेक्ट विीज चे दाखवले होतेग पाच पाच गेले वीसचे पूर्ण झाले पंचवीसचा झाले म्हणजे आता सगळना तिथच कॉलेज आहे
हा हा सुरुवातीचच का तुमचं का दुसर्या दोन नंबर आहेता
दोन नंबर होत ते
अ हा हा मग आमच्या आताच आमच्या सुरुवातीचच आहे ना अजून आम्ही आत्ता घेतलंय हा हा तेच पण म त्यात ते दोन येऊन गेले तर लागतच नाहीत ना आला होता आजच्या दिवस म्हणजे तुमच सोमवारपर्यंत तुम्हाला तासक पूर्ण करावा लागेल
हा हा हा मग तिथेच करायचंय मग आता मी पण सारेखल त्यांना दिले ना मग त्यांचं तेच सांगितलं वीस तारखेपर्यंत पूर्ण करायचे
हा का मन मग आता होतील का एवढे वीस तारखेपर्यंत
म तुमला टाास कधी येे
आम्हाला आता तरी सात आठ दिवस जरी पण मग कोणाच नंबर नाही आपल्याला माहित नाही कोणा का कार त्याच्यामुळे
बहिणींच्या या्याच्यात घ्यायचे खुलून त्यांना करायचं तर करायचं नाही तर मग आपल्या आपल्या कॉल करून घ्यायचे
हा आपवच नाही
हम आपल्या बहिणी ना भावना आयडी देऊन टाकायचा
हम्म त मी केली काला लागवड केली हा का म तुम्ही नाम सोबतच ज जवळ एक ऑगस्ट पासून ना हा आमचे ते त्यास सांगेली
निलून दिलत रात्री एक काय म्हणत्या
आमचं ते तेव्हाच रोप घेऊ सांगेल त्या माणसाला रोप आलेला
हा हा
तुम्ही घरी टाकल न सर हा हा बघ काय भाजीतील हा ते तर आहेच बाय देव पाणी पासत नाही टाकते सगळ हाताला चिटकून बसतना ह येतच म्हणतो ते कोबी ज वगैरे टाकायला म्हट ते कसं टाकता येईल म्हट सर हहात चिटक बसात
मग
हम् ते इतर पाऊस बंद होतते टाकायला काही नसतं वाटलं पण आता टाकायचं म्हटलं सगळं चिटकून बसत ना.
हम्म
आता घरीच सां गरीच आहे का सध्या?
हा अ दादून घरीचे
ह्म ह्म ब्लाऊज श ब्लाउज शवता का?
हा चालून ती तिला आणि पण शिवती बसली ती मग मला ते पिकूपफॉलच करायचय मशीन चालू तर चालच नाही करल ना कि दिवसाचं
हा हा मग ते सर्वसिंग करून हवा मग
नाही बघ ते काल पॅ्डल मारय चालू होतं पण ही पो झोपत नाही ना हो.
हा हा
झोपली मग म्हटले नको खडकड वाजवाय ल इून तिकून झोपली म्हटलं बसासेच आपल्या थोड्या आवाजात ते उठत केलेलं
हा नाही ना मोटर बसवली त मोटरीच नाही नाही एवढा आवाज येत.
मोठटेचाही आवाज येतच ना त थडसं वाजतच ना त येेले कावळ झोप थडा आज आला का उठती.
अरे देवा!
त्याच्यामुळे म्हटले होती झोपली ईकुन तीकुन तर राहुतदे म्हटले मग
हा हा तुम्ही गेला होत्या का आनायला? हम्म हम्म मी शीवीते असे अधून मधून
हम्म हम्म
पावसामुळे आहे पावसाचे आहेत अशी झोप लागत आहे दुपारी त बस कधी ओढ काहीच करूशी वाटत नाही.
हम्म साड्या पिकू फोलो टाकत जा इकडे आपल्याकडेच.
चालेल ना मग तिकडे टाकीत जाईल. मला पिको करायचे भरपु बऱ्यापैकी साड्या पिको करायचे हम्म टाकील ना मग आत्ता आहे ना इदे बसेलचे शेजारी वरती गेलाय यांच्याकडं पु त्या पुष्पे त्यांच्याकडें
अच्छा
हम्म टमाटे ये आता कांदे होते कांदे इकड टाकेल ये साठवेल ये मग आता कोबी लावायची टमाटे करायचे.
हम बरंन काय मग ते टामाट्याना जोडी पाहिजे काहीतरी नुसतं टामाट्यान ते नही बर
हा बंगल्याचं काम कुठवर आल?
बंगल्याचं काम ते फरची टाकायला येते ते माणसे पण काय पावसाच्याच येत्या एक दिवस येते
पण म आता हम्म आत आपलं आपलं काम करायला काय जलं पावसा निघ जाऊन
हा ना पण ते येती नाही ना.
ते त आहेच म्हणजे त्याच्यामुळे लई कंटाळ येऊन जातो सारखं ते व कायमच तेच तेच म्हटलं पुरय करती न दळण आ हम्म लहाण्या जाऊबाई पण ब्लाऊज शिवीत्या ना.
हा ती पण शिवते.
हम् हम् आणि काय ईचं नाव
दोन नंबरची ना ती केक बनवती
हा का? बरं मग तिघीचे तिघीन जाव काहीतरी वेगवेगळे काम
हा केक छान बनवती न केक ची ऑर्डर द्या घरघुती
हा देत जाईन ना मग, तो शंभूचा आता आता नाही कोणाचा शंभूचा ऑर्डर वाढदिवस असलेवर देवा लागल.
पण ये इकूण वरती जायल ना मग ते तिकुणच कबुलका झालाय.
हा हा
गाथा मानलं हं
आमच्या इडं मांजरं मांजरं कमी उंदर जास्त आहे.
आवो उदरायचं नाही पण म ते मांजरीचे पिल्लच एवढे ना एवढा वयताग दिलाय त्यांनी
इकडं मांजर नाही पण मग ये मांजरे येत पण ते उंदराकडे पाहात्या निघून जात्या.
ते ब र त गा चालत उ म त्यांच उंदरांच नाही पण म्हण ते ना. जाईल जाऊ देतो चीथ बरोबर वरती टाकायचंय. तू एक तर शावणी पाहिले ना ते ना कून नऊ देत नाही ना आणू देत नाही मग. घरातच ठेवा घरातच ठेवा.
मग ते घाण किती करताय.
हा ना ते उगीच घरामध्ये घाण करते. ी एक तर लहान पोरे घरात म्हटले नको ते मांजर घरामध्ये हा म्हणंतो ना आधी मी. मेशी मी भरी त्यांची राहू दे मत.
हम्म हम्म.
ना पाहिलं होत एक वस घरटे बाई चिडून नाही का पाळलं होत. त्या कुठं काही केलं काहीच करीत नाही सगळं मला सा आवडल्याच म्हटले नाही पण.
ह नाही नाही रीकामे उद्योगच पन लहान पोरीला अजून त्रास आहे माहिती का मांजरांचा
म्हणून तर म्हटले नको घरात ठेवायला लहान पोर ये.
हा तेच ना आजारी पडायचे काम होत्या.
मग काका कुठे गेले?
काका आहे ना घरी आता चाले
हम्! नाही तर याता जाता कायम दिसायच मागच्या मंदिरात गं फोनवर बोलायच. शवशी तेव्हा आवाज यायचा. हा. नाहीतथून बरोबर सहा साडे सहा ला दिसायची मागा मंदिरात यायची ना पाय पडायला. तेव्हा आवाज यायचा. प म्हटले एवढा मा दिसलेच नाही कुठं गेले असं.
म तर सकाळी काही लोक पावसाच नाही ते.
हा ते पावसाच खरंच नाही कुशी वाटत नाही म्हली. चिडचिड चिडचिड आता आता आपलं गाव म्हटलं लईच भयानक.
हा.
गुरुवारच्या गुरुवारच्या तर अजिबात इच्छा होत नाही मग.
खडखडकतवर आली. गुरुवारचे तर काय करते पाहि ते काय आदिवासी लोक राहत असं का त्याच्यामुळं. भात भात काला लागतो तुला? माला लागते बर
बाकी जेवण झालं तुमचं?
नाही ना, जेवण नाही झालं अजून आता करूचं म्हटलं. म्हणलं यांच्याशी फोनवर बोलू कुड ये काय तेच--भेंडी केली तर दना. त्यांना डब्याला आता, डबा डाब्यांचा लई ना कहर राहतो.
हान बाई ते डब्यांचा लइ ताण आणि
हम्म. तुमचं तरी एकच तरी सध्या.
हा ते आहे, पण बाई ते लई दहा जणांच्या ठिकाणी, ती हीच भाजी पाहिजे, तीच पाहिजे.
हो मग आता सध्या एकटं ना तोवर त चार झाल्या चार असले का मग आपोप नेता. तेच ना. अ आग ये आओ या पोरांचं, हा किती वाजता येतो?
साडेतीन ला येतो तो.
मी इथून ना टॅक्स बस का बस येते का यान? व्हॅन लावली का? हम्म हम्. हम्म, बर करते बंद हो हो.
थोड्या वेळाने करा वाटलंस तर दुसरं